हॅलो हॅलो
हॅलो
येतोय का आवाज
हां
ह येऊ राहिला का ते कोण वेळेस काय होतं कोण वेळे आवाजच येत नाही त्याच्यामध्ये
हा ना
नाही ना आज एकादशी तशी फराळच करते
हा कोले टईम सण हद्र ना
गावात जाय ना ते ना सॉडी लाऊनले
बर
होऊन जात ना ठेव करून ठेवलं
चांगलं नाही ला होत थंड झालं मी आता देडे केलं ते बगरीचे आवरल मंग आपल हे केलं मंग हे केलं
हे पहिले याच्यातूनच कॉल लावला का दुसर्या टास्क म्हणून
नाही ना पहिलं यायच्या तोन ज लावला वस मी का फक्त पाच पण नव्हते करेल पहिल्या हच्यातले बर का पण मग ते सोळा वीस पैकी सोळा दाखवू लागले करेल
आा
हा आणि मग आता हे केला मग आता परत किती दाखवत काय नाही ह
माझे तर ते सबमिट होऊन गेले आता वहिनस नाही ते पहिल्या हच्यात नाही ना कॉलच नाही लागू राहिले मी लावून पाहिले
पहिले याच्या वीस समजा आम्ही दो चार पाच करेल होते ना तर त्याचे दोन एकशे रुपये आले मला दोन अडीच
मी टाकते त्याच्यामध्ये ये बघर दोन टाक
ह हो
आ मी ते आता काय होतो काय मी माझं ते आता वहिलाच नाही दुसऱ्याच्यात पा नाही मी आता ते जयश्री लच लो पाहिला म्हणा दुसरा लोन पाव लागण
अमलाला उ पा ना नंतर
हा दुसरा लावून पावं लागेल मग लागतो काही नाही लागल
उप्याला का ते ऑप्शन येत त्याला क्लिक करायच मग ते बरोबर माला पण दाखवत होता पण मग झालं
मी काय करते नाहीत मग आता नवीन टॉक्सईल त्याच्यामध्ये पाच कॉल आहे त्याच्यातले पाच लावून घेते पाहून नंतर वैध वहिने जाईन जैन वात काय करा
हम् नाही नावत हो फक्त एकट दोनदा ट्राय करायचं मग न होतं चालू काही नाहीट तसद्धा
एखाद्या टायमला काय होतं मी चालू केलं समोरच्या कॉल केला ते समोरच घेतच नाही
मग तस पण होत मग ते कॅन्सल होऊन जातं मग त्याच ते हे होऊन जात दाखवत नाही उे माझे एक दोन कॉलास चालते दोन तीन वे जस य हला पण लावले ते न हल्ने तेव्हा नवीन स्टार्टिंग तुम्हाला एक दोन लावले गेले ते तेव्हा ते तुम्हाला दिसत नव्हतं तिकडं ते पण आसात भा गेले
हम्म
किताब ते दहा मिनिटं झाले का मग त्याच ते ऑप्शन येत केला होत
आपल्याला भरपूर चा्स दिला त्यांनी एक महिन्याची वर झाली अस तसं दिले टास्क पण कुठं पूर्ण झालं त करण
आपलं माग कामच तशी चालू आहे
बोलायला वेळ नाही एकमेकीला
हो काय पा हे सर्वत ब सर्वतां घचालते का
हा
न का
पण सर कोणीच नव्हती येल फक्त मॅडम येल होती
मॅडम येल होती
हो सर नाही आली कोणीच
आणि ना सुनील सर सर सर हेल होते
नाही यालीच नाही निस् शिल्पा मॅडम आले होते्या
वे
ते पहिल्यांदा आले तेव्हा काही तिथे फक्त तीस महि वीसच महिला जमा व्हाल होत पण सर ना कॅन्सल गेलत ना अशी सर्व साधारण सावण असती एवढ्या कमी महिला
हा हा
मग परत ठेवाला लावली ती मग दुसऱ्या वेळेस लोकणी आले त फक्त मॅडम आ
बा जादा महिला असल्या रेत नेम कमी असल्यावर
हा आणि मग त्या दिवशी कायचेत होतं ना त्या दिवशी भरपूर महिला जमावा्हायला ते
हा मी ऐकलोती एकशे महिला तर जमा होत्या म्ह
नाही नाही इतक्या नव्हत्या तीन एकशे नव्हत्या शंभर एक का होत्या
हो का
हम तीन एकशे वयला काही किती लागतील त्याला
कोण तू म्हणल की तीनशे महिला होत्या म्ह
नाही नाही
जवस कैस म्हणले त काय कली
तीन एकशे बिना मिते शंभर पन्नास साठ सत्तर व असन फक्त जास्तीत जास्त फोटो बघितले अस नाता ग्रुप ग्रुप लढाकेला असण कोडो ह दु घी नाहीदी
हा
हा मग एवढं
एवढं बारीक आहे पण म्हण पाहिलं आपण त्या म्ह
नाही नाही तीनशे जाऊ ना काय सोफ थोडी आहे
त यात नाही बाया काही पण न ममी सांगा त्या
म
आमच्या झा त्या अ दीड शे महिला होत बरं का आमच्याचा जमा पण मग सरांनी गाय ल आम्ही जागाच नव्हती ग्राम पंचायत मध्ये ते ग हॉल आहे ना तर तिथं पणले पाईपट तर तिथ राडा होता तर मग इकडे शाळेमध्ये ठेवेल होती आणि शाळेत ऊन होत पटांगणामध्ये आणि असं शाळेमध्ये उ व अंडा आहे ना त्याच्यात बस असते बरोबर महिला पण सरण ते आलते तर त्यांनी काय केलं नाही तर महिलांनी बसणार सण तसण कुठ तरी जागा पहा. आणि मग तिथं नाही तरर कॅन्सल क एवढ्या महिला जमा असून ह कॅन्सल करा. आणि मग दुसऱ्या वेळी चांगली जागा पोून ठेवा म्हणलं सरमाईला जा मवनाने म्हणले लय आताच कस तरी आल्या याच्यानंतर येणार नाही.
अरे अरे फोन कोण तो वाजतो य तो.
पग तिकडं पटंगणा मध्ये घेतली तरी पण द्या बाया बर तल गेला कोणाचा
कोण कोणच वाचतोय त्याच्यात
याच्यात नाही कोणच अस
अरे माझ हा माझ्याकडे ला ग कॉल हम्म माझ ताईच आहे मी तेच म्हटलं बाई ते रेकॉर्ड होईन त्याच्यामध्ये आता आवाज
नाही आ चार मिनिटच राहिलेय मग कड झाला मग तला
काय करण द्यायचत आता मोबाईलचा
नाही पण याच्या नाही आला इकडं
नाही का
नाही नाही तुमचा झाला फोनचा नाही आला
बर कारण ते सबमिट तुला करणार माझ्याकड नाही म्हणा
हा ना नाही इकडं नाही आला ते रेकॉर्ड होईलस दाखवत नाही फक्त तिथं ऑप्शन येतो आजूबाजूचा आवाज होता का ह
अ आमच सर्वसाधारण सगळेला सुनील सर चौगर सर दोन्ही होते
आमच्या तिथे यायला पाहिज होते त्या दिवशी पण आले ना ना
आमचे सकाळपासून तरसाडेतीन वाजले होते ना मॅडम म्हणल्यावर मॅडम न पटकन आवरून घेतलं असं.
तरी बारा वाजले होते समजा लवकरच झाली होती मणा
हो ना मग आमची साडी त म आज ना ते हरन तड मग ते मठ आहे थोडा लांब ना एक किलोमीटर तिथं गेल्या सगळ्या बाया काही मग इकडच्या इकड घरीच गेलं तरी पण मग ते एकशे वीस पंचवीस होते तरी सांग
तरी भरपूर होत तुमच्या महिला आमच्या नसने एवड्या मिती शंभर जास्त जास्त शंभर पर्यंत असतील
हा त्याच्यातून पण घरी चाललं गेल मग काही एवढे लांबाई प कोणी ह दात नाही ना बाया म का चाललं गेल ते पिथूनतीिथ सर आणि ते म्हणे ना चाला तिकडं त बाया ज्याच्या जव घर चालल्या गेल्या मग कमी झाल्या निरले गेल्या अस दिवशे महिला त्याता सरांना त्यांनाच केलं कॅन्सल केली असे डबल कोणा घेत आपली असती म्हणल नका म्हणलं सर घेऊन टाका
आणि मग कॅन्सल करून आणि परत मग बाय जमावून होत बाय म्हण ते असच तर त्या सर लोक डबल जमाव त्याला मग हलगर्जीपणा करता ना
पण जायचं पण जायचं साच राहत पण मग काय ऐकत नाही तुमचं काय चालू आहे चालू कंगनडी
हा ना चालू झाले ना कालपसून
चापून चाल मला का आता रेगलर
हो माल पण पडल ना माल वाटत चालू आहे
हो का
हम्
बरं टेन्शन नाही ये काय
आता लोक मारली मज्जा आता एक महिना्याभर
हो का तरी पण सतळी उघडा लागता सना
ह
हा जकम ना म
नाही ना तशी काही उघडत नव्हतं फक्त मोबाईलवरच त्याच्या घरी उघडून देत होत हम्म मोबाईलवरच काम आहे सगळे मोबाईलवरच दाखवणू पडतं सगळं उघडी आहे हजरी भरणं नाश्ता बरण ण जेवन
होव का
तलोरते
अन् मंग ते फोटो तर लोकेशन मधले लागत आहेता असेच
नाही नाही फोटो का करजी नाही फटो टाकत कोणी हजरी मोबाईल वरच भरून देणं पडत सगळ सगळं ऑनलाईन काम आहे ना आता
ह
अंगणवाडी सुद्धा घरच्या घरी लोकेशन बंद करून घरच्या घरी उघडता येते मोबाल व
हो होग आता सगळंच ऑनलाईन निघलं तर मग काय काय गेलं फरा श अवधान गेला का
नाही ब घर टाकली आता थोडीशी शिजायला
हो का हते त
दिदी पण आहे त पशीिले
न का म आतायव कॉल सबमिट झा का मग तुम्ही लाग मला करून प तुमच्या त ब हलून पाह ती डून मग मी उठला
बरं पाहते मी एकदा लागला लागतो का काय
हा हा चालेल बरं बर चाले तईला बोला नाी हम्